हॅलो! एवढा कसा उशीर थांबला हुता तिथं, ईतुय की
थांब थांब एक मिनिटं थांब, आवाज येत नाही. हॅलो.
हा यालाय कि आवाज.
हा तुझा आवाज बारीक येतोय रे.
हां यालाय आवाज, एवढ्या उशीर कसं काय थांबलाय तिथं.
आरं ते नवऱा नवरीचं अजून ते काय सांगतूय सप्तविधी चालूआय, फोटोशूट चालूआय. ह्यो आमाला लगा थांबवून घेतलाय, काय बोलायचं आता. मला म्हणतूय खूळ्या सव्वा सात साडे सात वाजत आलय. आणि नाईटच काम असलं की लगा आमानां चार पाच वाजताच नेतय. आणि आता म्हणतोय नाही होत आणि हे होत नाही त्याव होतय, सांगतूय तच्या आईला.
मग त्याला सहस म्हणायचं नाही काय, बाबा
जा बाबा पुढच्या बस हला म्हणनार डायरेक्ट जमत नाही भावा, जर हे एवढ्या पा टायमिंग गेलं डायरेक्ट नाईट चं पेमेंट चालू हुतय, तू काय पण करून आम्हाला पाच ते सहा वाजेपर्यंत सोडायलाच पाहिजे मग. आता डायरेक्ट असच भाषेत बोलणार आबा. मित्र मित्र म्हणून तच्या मारी आमच् यावरच हे करा लागला ह्यो.
तू पगार दिवशी बोला नाहिस म त्याला, म्हणजे मगाशी तुला सांगितलेलो बोलायला त्यला. बोल म्हणून काम आलय म्हणून.
आरं नाही, आणि मग इथनं जायचं वांद आणि हजं आमचं आणि हे जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटर लांब हाय रे, साताऱ्यातनं.
आयायाया, लय लांब हाय की, कोल्हापूरच्या पुढं की.
हां मग तसंच झालं, आलोय गाडीवरन. कसाय आमचा हात दगडा खाली हाईत रे, काय करता येत नाही.
अरे खरं म मला सांग तू पैसे जास्त घेणारच रे, त्या मालकाकडंनं. एवढं श .
काय माहित काय करतोय यो घेणार आम्हाला देणार नाही, असं करणार गद्दारी पणा कि रे. मित्र म्हणायचं आणि असं दगा धोका द्यायचं. मी म्हणतोय बाकीच्यांचा सोडलं लगा आमचं तर देत जा की म्हणायलं.
होणार काय तसं.
हां.
तसं होणारच हाय रे, तू मला सांग मालकाला काय म्हणणार त्याच्या. आमचा टाइमिंग एवढं एवढं ठरलेलं, एवढ्या उशीर थांबलंत पोरांना आमाला पैसे दिले पाहिजेत एश्ट्रा.. पैसे द्या म्हणणार, तिथनं पैसे घेणार हूतो. आणि मग खाली म्हणणार, अरे मला मिळाय नाही.
आणि कमीशन आनतोय ते वेगळंच हाय.
तेच की.
आता एका पोराच्या मागं जर शंभर रुपये हंग असला, तर त्यनं आज आणलेलं दहा पोरं. त्यन असच हजार रुपये छापला, आणि ह्यजी हजरी असत्या ती वेगळीच. त्यची पाचशे रुपये हजरी.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
मी तुला एक असं एक्झाम्पल सांगतो की ते सांगते तर, कसं वाढप्यांच असतंना तसं, वाढणारा पोरांच्या मागं कमिशन असतं. तू जेवडी पोरं आनशील तेवडं तुला कमिशन असतय, आनी यांचं कसं पोरा मागं कमिशन अस डायरेक्ट रे
फोन कर, एगे हॅलो, हॅलो बोलकी बोलकी तु एक मिनीटं, हां, होय. मग जेव्हा अर्ध कमिशन खातय ते कमिशन दे म्हणायचं रे आमासनी.
कायते?
मी काय मनायलोय, तू कमिशन घे आमचं हां, मग आम्हाना पण ताप झालाय.
तेच मनतो आता त्यला जाताना गाडीवरनं. आता गाडीवरनं जाताना लै बोलणार आए, सोम्या मननार अरे सगळ्यांना पाठलेलं लगा सा साडेपाच वास्ता सगळ्यांना रीकामं केलाय, आनी दामन धरून ठेवलाय मर्दा अजून. त्या दोगा तिगांना थांबवाय येत नव्हतं आणि आमानां पाटवाय येत नव्हतं वय.
हां.
खुळ्याबोड्याचं,, आरे उलटं आपल्या पोराना सोडायचं आस्तय का नई, तर येड्याबोड्याच आपल्या पोरांना धरून ठेवतय आणि दूसर्यानां सोडतय. येडजत्रा मर्दा,, आणि आमी काय बोल्लो की आनी राग येतो म आनी, तुमि असान तसा आणि यावा तसानं.
मी यासाटी मी, अरे मला सांग आपन दुसऱ्याची काळजी करायची, आनी आपल्याला काय राग एतय तेजं कुटं गेलं मग काय.
बगकी. आरे घर सहन करायच पन काय तर आस्तय रे.
हन
त्या पूडं गेल्यावर काई जात नइ म स डोक्यारून पन जातय. आता याला काय मनलोय आता तिथं टाइमपास करतय त्यांचं चाल्लय मर्दा फोटोशूट त्यानी जेऊन येना फोटोशूट करत नवरा नवरीना त्यांना सांगालोय काय काय ते मार त्या मानसाला मनाव ती सकाळपस्नं पोरं थांबल्यात.
तेवडं याला बोल मनतो तरी ह्यो मनतोय मी सगळं भांड्नं करून बसलोय आनी हे करतय आनी ते करतयय. तो वाडिव सांगतोय आमाला काईतरी आनी.
हम् हम्म
आरे दिवसभर थांबून कंटाळा येतो रे असं पन नइ लोक आम वाडाय काय आमची जेव असते लोक मर्दा अंगा ताव वाडाय वाटत नाई. हे असं थांबायंचं परत वाडायंचं उठायचं असंलं कराय नको. काय वाटत नाई -म होतं हे पाच दहा पाच दहा स काई सगळा टाइमपास वाटतोय मरदा.
तू त अंबेडयाला बोला होता. चुकि झाली न.
म तेच म्हनतोय, आता ह्यांचं फोटोशूट आहे म्हटल्याव ह्याला काही त बोलता येत नाई काय? मघाजन मंदींत सप्तविधी व्हायची होती त्याच्या आधी त खुळ्या तुला म्हंणलो बघ हितं ब ते बुथडे भांडण चालुय त हे चालुय ते चालुय असलं चालुय ह्यांचं.
हम्म.
म त्यांची ती आता सप्तविधी झाली म आता ही नवरा नवरी येणारे. टाइमपास हाय लेका सगळा ह्यो.
नियमानुसार ठरलंय आपलं.
हॅलो. हॅलो.
असं असं ठरलंय.
आं.
ठरल्यानुसार त्यानं काम करा पायजे रे ठरल्यानुसार त्यांन काम कराय पायजे न ठरल्यानुसार त्यांन-
बर त्याच्यानुसर आम्ही काय म्हणतोय तू सहा म्हणलास आम्ही साडे सहा पर्यंत ठीक आहे बा बास साडे सहा सात अरे साडे सात वाजले आणि एक दो दा आता यात त ये नवरा नवरी यांचं जेवण व्हायला अर्धा पाऊन तास तं जाणार इथनं घरला जायला तासभर. किती आठ नऊ वाजलेत की रे.
लय टाईम हाय म.
म अनीक तासभर थांबतो की म नाईटच पेमेंट दे की म.
व्हय.
नऊशे रुपे हजार रुपये हाजरी पडते की बाराबर नाईट त शंभर दोनशे कमी दे लई उशिरा थांबलो नाय म्हणून.
हा व्हय व्हय तसं कर त्याला बोल ना.
आता काय याला नाई माझं मगाशी तेच म्हणाल्तो. मला म्हणतोय आता कुठं ते आठ ते आठ काम केलं म सांग ते आता. मला शानपणा सांगातोय् आता पहिल्यांदा माईत नव्ह तवा केलं रे आम्ही तवा अक्कल नव्हती. आता लगा बघ की जाताना बोलणार भावा. बोलायला पुढचे सर चांगलं म्हणार बाबा असं काय- असल सर सांगतो जमते का नाही सांगते हा. व्हईच की रे मग ग् गप्प बसुून जात होती. तेज्या मारी! डोक्याल ताप नाही म्हनणार आणि.
अरे तू त्याला ऑर्डर मागायला गेला. असत यापेक्षा जास्त आला असतो तुला आता.
काय? ते.
ऑर्डर माराच गेला आसताच सकाळपस्न आतापर्यंत.
आ.
त्येज्या पेक्षा जास्त आलं असतं ते.
काय नाही ऑर्डर दिवसभरला लागतेत रे. त्याला हे-
जरा त्रास होतोय त्याला.
तुमच्याकड स्टोअर नाही का? ब्लिंकिट स्टोअर आहे का बघ की तेज्या.
ब्लिंकइट आहे रे ब्लिंकेटला इथं. पोरं बाबा असं एवढी गर्दी! आहे की नाही तू म्हणचल काही असली एवढी पोरं असं म्हणच- लयं पोर हायती बाबा ब्लिंकितला लय अफाट. अरे सगळीकडंच हाईत रे. अरे स्टोअरला पण हाईत रे गर्दी लई लई गर्दी आहे भावा ब्लिंकेटला.
खरं मी काय म्हणालोय स्टोअरला फिक्स पेमेंट असतं रे. मग घावला नंबर आला लागला तर लागला. सपला विषय.
आला आता नवरा आला नवरा नवरी. तरी दहा मिनट म्हणत लवकर आला बाबा.
नवऱ्याला बाजू-
नवऱ्याला आता तर बघ की आता इ टी बी घालणारते आणि वेगळच. विचार असतु ट्रस्टचा आता सगळ मटेरेल काढणार. मग घेणार अरेच. तास म जेवणाऱ्या नाही जे करायचो हे नाही म्हण तनी यान तापायची वाळा नवरा नवरी आत्ता आल्यात बघ त्यासंग आणि दहा, पंधरा जण आल्यात.
अवघड आहे. गर्दी लय हाय वाटलंयं की रे आवाज कसला आला.
मोठा ह्यांचं मट्रेल भराच काम चालू आहे. चालू राहू द्या तोपर्यंत. बोल की काय? एवढे दहा मिनिटं होऊ दे की येताना विचारलं रं. हा काय पाहिजे काय भेटल का नाही. हा दिल लक्षंभरूनणाण्याकी म्हणज ना ताई नंबर किती? आहे तुझा. एक्स्ट्रा पाठवा माझ्या ध्यानात नाही रं ए असलं बिल आहेत सगळेच.
काय? म्हणाला
हॅलो भैय्या बरं मी ठेवतो नंतर लावतो.
बरं बरं चालतंय.
थांब, थांब मी ठेवतो. आणि तीस सेकंद चालतंय.
् हम्म काय म्हणतोय देतो म्हणते काय?
भैय्या ह्याच्याकडनं लॉजिक आहे. हेजत बॅलन्स नाही अरे वा तो काय विषय नाही. चांगला आहे त्येनां वाढायची. ह हो तेच म्हणते. थांबली तर कोणता विषय कोणत्या आशे वर थांबली. याच आशेवर का? थांबली हित कळना झालय आता मला. मग काय तर काय? म्हणला मला. बरोबर मग काय तर. सगळ्यांना साडेपाचला सोडला आपण साडेसात दोन तास झालेला एक्स्ट्रा. तासाला तासाला पन्नास दे म्हणाव. वाट्या. बरं ठेवतो मी.
बरं बरं चालते हा चालते ठेव.